हो.
हॅलो.
हम्म. आजी आबाला बोली. म्हटलं विठोबा रुक्माईल नमस्कार करून घ्या.
हम्.
आपलं पंढरपूर तिथंच ये. हम्म. झालं तुझ्या ठमाबायचं खाना.
झालं.
हं फराळ झालं की नाही तुमच की राहिल अजून.
नाही झालं आमचं तुमचं.
हम्म.
तुमचं झालं का.
हो बाई झालं माझ मगर आमटी केली मग थोडी शी. ते रताळ वाफवले. भगर आमटी रताळे वाफवले थोडे.
आम्ही काही नाई उसळ खाली.
हम.
हम् तुम्ही सगळे उसळच खाता बाई सकाळी काउन बर असं. सगळ्यांनी एकच सवय लावेलीय सकाळी उसळ. नांदुला लय उसळच खाल्ली. मग रात्री भगर ह हम्. आं.
रात्री हलंक खायचं ना उस उसळ जड असती ना पचायला मग. म्हणताना आम्ही सगळेजण सकाळी उसळ खातो. आणि सं
पण आमचं. तसं नाही आम्हाला उसळ खायला आवडत नाही. जास्त आम्ही एवडीशी उसळ खातो वाटीभर. बस. त्यामुळें मग वाटीभर उसळ सकाळी नाही खाल्ल्या जात. सकाळी भर पेठ पाहिजे जरासं म्हणून भगर घेतो म्हणजे भगर डबल घ्या. वाटी उस
नाही खातं. मला पोटभर पाहिजे ना उपवासाला असं एक दोन वेळा उसळ हेच नाही झालं. एकदा घ्यायची नंतर
हो ना नाय मला उसळं आवडूनच नाय राहिली. निकिता येवढी मी उसळ करते चांगली. पण मला प्लेट भरलाही कमी पाहिजे. म्हणजे मग तेवढी मी आनंदात खाऊ शकते. त्यांच्यावर नाही खाऊ शकत. आता स्टॅमिना नाही राहायला माझा उसळ खायचा नाही मी घ्यायचे डबल. मी आज बगर केली आमटी केली रताळ वाफवले. बस अं.. आता करु रात्री बटाड्याचा शिरा म्हणा किंवा काही. आणि हे हम्. वडे फरमाईश असते मा आमच्या राजाची वडे लागत असतात त्याला. मग वडे करू.
चांग
काय म्हणता. अगं मी लिंबूचं लोणचं केलं. माझी रेसिपी ऐकून घ्या. लिंब स्वच्छ धुतले. पुसले पुसून घेतले तेच्यानंतर ते कापून घेतले.
हं.
अं कापले म्हणजे फार. नाही केले. एकाच्या दोन फोडी तीन फोडी अशाच केल्या. आणि छान मिक्सरमध्ये फिरवले तेे. अ तेवढ्या याला सहा छोट्या छोट्या वाट्या साखर टाकली. कारण साखर जास्त अस लागते. आणि एक वाटी कणी मीठ टाकलं छोटाच वाटीभर मीठ टाकलं. आता ते छान गॅसवर ठेवलेलं आहे मी. ते गॅसवर चांगले त्याच्यात शिजून राहिलेलं हाय. आता भरप पूर चटणी घालून दे थोडं तेज बनवते मस्तपैकी. हाय कां.
ह.
हम. असं माझं प्रयोजन सुरू आहे. सध्या आता मला तयारी. करायची तर काय समजत नाही काय काय तयारी करावं. घरची काय तयारी करून द्या यांना आपली काय कराव. मग उद्या रात्री निघायचं म्हणते मी. आसंय. काय करा.
म्हणजे हे कधी निघणार आहेत बाकीचे.
चालू ये चालू ये टेन्शन नको घेऊ बाकीचे निघणार आहे. अ तीस तारखेला सकाळी.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
सकाळी निघतात किंवा एकोणतीस ला रात्री बारा कधी निघतात काय माहीती. छकुलीच्या सासूबाईंनी त्यांना सुचवलं सुष्माला
हम्म.
कि तुम्ही सात आठ वाजता निघून जा आणि चिखली यो सगळ्यांचे सगळे काही काम आवरले की. आणि चंद्रपूरला पोहोचाल तेव्हा ख ज खायचं असेल तर खाऊन घ्यायचं नाही तर मग तुमचा आराम होतो रात्रभर
हम्म.
आणि म सकाळी छान फ्रेश होता वय तुम्ही कुठे जायचं असलं मंदिरात वगैरे ठं जाऊ शकतील संध्याकाळीच प्रोग्रामच म्हणे म.
होय.
नाश्ता जेवण सगळं व्यवस्थित होऊन जातं. तुम्ही असं स वेळेवर सकाळी असाल सगळी धावपळ मखाने न हे तर म ते पटलं मला वाटतं सुष्माला वगैरे पटलं यांना. कारण हजार नऊशे किलोमीटर होते तर हौल्ट काही लागत नसतो. कमी ट्रीप असली तर हल्ट लागतो.
हम्म.
घेतात ते ड्रायव्हर हे काही घेत नाही म्हणून मग ते म्हणे चला. म असं झालं ते. तर आता अशी ट्रिप करणार आहेत ते मग तिथे पोहोचतील. भाड्यालाही सगळं व्यवस्थित परवर्तन शकू निकिता गाडी केली की.
हा.
पण तशे चौदा एक जण तर भरतातच आमच्या घरात जाणारे तेरा चौदा बारा तेरा तर भर त्यातच असा विषय आहे. हा. निकिता
हा.
हा हो फुकटच दिले पैसे. ड्रायव्हरला तर फुकटच पैसे दिले म्हणे.
हम्म त्या दिवशी ना.
हा त्यान चालवली ना स्वतः गाडी. हम्म ती कोणी चालवली? आणि मग ना निकिता
हा.
तर असा प्रयोजन आहे तुमचं कसा हे? आत्ता मी आजींला विचारलं तर आजी म्हणते बाई शकय नाही अडचण असं काय ते दाखवते . काय सांगू आपण म्हटलं मी तिकीट काढते मामींचं हा.
मामी
बट फक्त मुलीच्या तब्येतवर आहे कारण तिला चांगलाच खोकला झालेला आहे.
हम.
रात्री आम्ही बाकी किती वाजता साडेबारा वाजता झोपले मी.
हा.
ती खुपचं खोकलते.
रोशन तर येणारच नाही का.
तो रोशन दादाला विचारलं तुम्ही त्याचं तो म्हणेल मला, कधी ऑफ ऑफर लेटर आल नाही मी जावू शकत.
हा.
पप्पाला ही म्हण.
आ.
पप्पाला म्हण ना.
अरे मी पप्पाला म्हटलं आमचे पप्पा तर माहित आहे ना तुम्हाले. एक दिवस सोडत नाही. माझ्याकडेच तर येत नाहीत उन्हाळ्यात त्याने फक्त ते जबरदस्ती. ओके. नंतर जात काना आता घरी भी नाय आले स्टेशन मधूनच.
हम. मीना काय करती काय माहिती बाई आता. विचारून करतो तिला काय म्हणती तेव्हा मग सांगतो तुम्हाला. मी विचारायला लावले हे नको सांगू तिला.
हां.
आं हां.
मग मीना मी तसं राहिलं म्हटली की मीना मामीला आल्यावर तिकीट तुम्हीच काढा म्हटलं. येता जाता अशी राजला बोली. आता ती काय म्हणते, अजून काय माहित तेच्यावर.
शी व्हाट्सअप व्हिडिओ.
तिकडे चं जात असतं. कुठलं कार्यक्रम सुटतात का.
आत्ता मीना काकूच्या इथं तर. मीना काकू लेकरं म्हणती आजी करू शकते. मग तुम्ही तिकीट काढतो म्हटले काय. प्रॉब्लेम नाहीये.
हा. कोणते खर्च थांबतात बर अमं.. मग काय माहित.
प्रदुषीचा फोन आला.
कोणाचा.
तू शिकलेत शा.
हम्म. ते ऋषीचे दात दुख दुखू राहिल. ते आकांक्षाचे रिकाम आकांक्षासाठी किती खर्च करून झालं. तिचा काय मैळच नाही बसू राहिला तिथे पार्लरचा. तिला काय जॉब नाही भेटू राहायला वाटते. ऋषी म्हणे बा ते. बरं मी काय म्हणते.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
विठोबा रुक्माईला म्हंटलं नमस्कार केला कि नाही मं दिरात रात गेलते की नाही अजून?
नाही उबा कायचं मंदिरी अठी वा मी पोरगीत दाखवते मंदिरा म्हणा.
पोरगी दाखवते मंदिर.
अशा आत्या बोलती दुसऱ्या फोनवर.
हम्म नाही आता ती लहान आहे ना गं कसं शक्य होणार आहे.
कडच्या रूममध्ये आहे. तिच्या आजी सोबत खेळू दे की.
हो का हम्म बरं आहे बरं खेळ म्हणा आजी सोबत आजीला बरं वाटतं तशी ना घे तशी ना अंगावर तिला
पैशी नी इतकी . तू विचार ही नाही करशील इतकी चेंज झालेली डॉट माहितिय की नाही.
हो का.
हो नाही सुभाव चेंज झाली आत्याची. सगळ्या आजूबाजूचे अस सगळ्या आजूबाजूचे नवल करायला हे इतकं कसंच काय
हो का अते मी विचारेल अजून ते असेल तर ते बी दे.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
काय
. . ते काय नाय ते मूड स्विंग्स होतात तिचे.
हांव. हा तर ते जाता हा रविवारीच आठ दिवस होन एक वर चे आता उद्या पंधरा दिवस होऊन राहिले ना तुला उद्या संडे आहे ना. म उद्या पंधरा दिवस होतात ना तू तिथे आहे समजा.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
हो पण बरं राहिलोन आणि दिवसही बरे चालले तुझे नाही का. काय बरं पंधरा दिवस अजून आईऊ निघता तुझे.
ना साक्षीला तर आले बी तुम्हाला आलं का वाटतं ते? हे पेमेंट मध्ये जाऊन चेक केलं का तुम्ही?
नाही बा ते कशात जाया लागतं?
तठीच तर आहे पेमेंट लिहेला संपलं का मंग त्या आलं नाही आणखी येईल तर आलं साक्षिण आत्ता कालच चालू केलं मला बी म्हणते.
हो.
काही रेने ना तुलने म्हणतं तू बोल.
हम्म उम्म बा
राजदा काय काही बोलत नाही. .
आं राजदा
राज काय म्हणतो म्हणते.
राज राज तर रेस्त करून राहिलेला आहे.
रेष्ट कराय लागतो.
हम्म इकडे तिकडे उंडारला आता रेस्ट करायला लागला. काही काही बगर आवडत नाही बाई. हं. तिकडे तेजाजी बोलून राहिले वाटते. ह नाही काय. आहे कोण.
ऋषिकेश.
हं.
हम्म.
हम्म. इतका छान सुगंध सुटला माझ्या घरात त्या लिंबूचा. मस्त. हो ते शिजून राहिलं ना.
शिजायला मिक्सर मधून नाही काढले.
काढल ना. म्हणूनच छान
फ्रीज मध्ये ठेवून मस्त मिक्सर मधून काढायचं.
बरं ओके झालं काय तर मला असं वाटते ओके.
हम्म ख
मग काही कट करतो का कसं करतोस तु कापू